हम्म
हां. आवाज चांगलाच येतोय ना आता.
हम्म मी पैसरून जाते ग
हा त्याच्यामुळ क्लिअर आवाज हा का
काय चालू ये?
काय काय नाही आज ज अंगणवाडीत केले होते. वजन- उंची घेतली राहिलेले मुलं होत
कोणत्या अंगनवाडीत? मध्ये
चार नंबर ला. दोन नंबर अंगणवाडीच
त्यां मुलांना घेऊन गेले होते का जे बाकी.. होते त्यांना हम्म अच्छा हा फोटो पाहिलं मी गीता गीता सोबत मी त्याच्याच बद्दल चर्चा केली आता की. काल तिचं लसीकरण. तिथे पण होती वाटता ना तीन मध्ये.
हो तिकडं पण होती हा.
तेच तिला बोलली काल तिथे जायचं होतं आज इथे यायचं होतं म्हणे पण अका ताई फोन करून बोलून घेतलं म्हणे मला.
तसच सांगत होते. ते तिनं म्हटलं हा! आज इथं उद्या पाच नंबरला आहे.. वजन उंची घायची. उद्या
पाच नंबर ला उद्या आहे असं..
हो
दे द हातात. म्ह नंबर बाकीज मॅलाजरला वेळाच काही ना. उद्या काही नस तर मी येऊन जाईल.
हा.
हम्म बघते उद्या काय? कस विजिट च कस प्लॅन आहे वडगाव विजिटच्या विजिट मध्ये वडगावच पण नाव आहे ह म्हणजे तयारी
कोणती?
हे मुंबईवाले आलेले. ह हा. मजाले येते.
आज आलेले आहेत का?
हा तिथेच गेली होती मी आज म्हणून मी आले नाही आज यायच. त मला तिकडे हम्.
आजी येणार आहे.
उद्या उद्या परवा असा दोन दिवसात जे आपण काय काय वोष्ट लिलेली आहे ना तेच विचारतात तर फायदा कायदा एक झाला. कोणी दिला असं विचारतात. ते हम्. कायन एवढं.
यादी वगैरे घेऊन येतात. का नाही.
नाही यादी नाही घेऊन जात आपणच त्यां त्यांच्याकडे हे आहे की अ काय काय वस्तू दिलेली आहे. अ काय काय वस्तू दिली आहे तर मग कोणत्या काळात काय वस्तू दिली आहे असं यादी आहे त्याच्याकडे
हो का हो का चालतय.
हम्म.
काही प्रब
नाही काही टेन्शन नाही घ्यायच एवढं नाव आहे पण मग त्यांच्याकडे तेवढा वेळ ते येतील का नाही ते ते पण बघावं लागेल.
हा ते पण बघावं लागेल परत
कदाचित तर नाही आहे ना पण आले तर मग असं म्हणून आपण तयारीतच. जर आहेस तर आपण हा ज आलं हे बघायचं.
हा आता तर ते बे विकेट दिलं होत ना तेच दाखवू शकतो आप
भाजीपालाचं आणि अ परत भागच आणि कि ते किट
हा हा भाजीपाला तर आता नाहीच शेत त्यात पण कीन
हा तो पण नाही मोॉडल प्लॉट मोॉडल प्लॉट वाले पण तर नाहीच आहे असं मला वाटत ह ना
नाही ल लक्ष पण नाही मॉडेल प्लॉट वाले पण किती पण सांगितलं ना त्यांना त पण तर दोनच ठिकाणी आहे त्यां रीता केशनी हम्
हम्म त्या दोन त्या दोघ हा त्या दोघांचच आहे ना त पण काय आहे कसं असतील माहिती बघ जाऊ अस आणि त्यांच्या फॅमिलीला भेट देऊ एक वर्षात एक वर्षात काही नाहीत ना किती झाडं आहे किती लावले काय लावले तेवढंच विचारतील ते किती दिवस झाले आहे का फोटो आहे का विचार ज होते बाकी काही नाही
हो ह
बाकीचेण वगैरे बनवून झालं
हा झाला स्वयंपाक चपाती आणि मुगाची जळ केली
अच्छा जेवन बाकी आहे का
हा बाकी
हम्म हो द द
घरीच येते
तर आज किती फोन केला बरं तू
अ आज कॉलेज नाही झालं.
नाही झाला.
दिवसातून दोन, दोन नाही तर तीन
करायचा होता मला ते कसं ब
हा हा चांगली बोलते ती. किशोरी भेटेल हा बोलणार ती किशोरी मिटिंग च
हा तसचं बोलावं लागेल तिच्या सोबत आणि इथंच होत झालंय माझं बोलणं कोणती
पण प्रियांका का हा
ती पण सांगत होती ती पण सांगत होती. म्हणजे माझा कॉल नाही लागत, नाही म्हणून सांगत होते.
हा सांगितलं तिने झालं वाटत तिचं क्लिअर हं झालं. आमचं बोलणं तिच्यासोबत गीता सोबत तर बरचं बोललो आम्ही. तिने कॉल होन गेले वाटत तुझ्यासोबत एवढंच बाकी होत कधी केला होता, आज का?
हा सुनीताने केला होता, पण सायलन्स मोबाईल सुनिताने रीमाने आणि कमलीने पण केला होता. पण मोबाईल सायन्स होता. हा आवाजाने
हा मी पण द दोन, तीन वेळा लावला. पण तू उचलला नाही.
हो अंगनवाडत वाडीतून आले मग काय कामावरायला वेळच झाला, मग काय?
हा हा घरातले काम आवरायला वेळ
हा ह कपडे धुवायला गेले होते. ते घराचं हम्....
कपडे धुवायला तर कुठे जाते ग कितीिला...
जवळच आहे की
हा का
हा पण मोबाईल सोबत नाही घेऊन जात पाण्यात पडला बिघडला म्हणून म्हटलं घरीच ठेवून जा आणि सायलन्स ठेवला तर मग कोणी नाही नाही तर मुलांच्या हातात गेला मग ते सगळं डाटा संपून..... टाकल्याशिवाय मग... मोबाईलच ठे हा मोबाईल ला पण ठेवून जात.... सायलन्स करून...
कोणालाही कळणार नाही... चांगलंय... हा....
हम् हम.... नाहीतर मग फोन रिसीव केला तरी पण मग काय हना काय बोलायचं काय ते मुलांना पण कळत नाही मम्मी त्या दिवशी पण हा... हा...
होता... हम्म.... चांगलं....
जाणार होतेे गेले होते का तुम्ही....
न मागलग त...
हा... म मतलब तुम... पण जातय...
मला काय वाटलं पहि दुसरा शनिवार राहायचं वाट पण पहिला शनिवार होता आम्हाला कायस.... त आणि चौथ शनिवारी सुट्टी असते. ना आणि जो पाच तारखे... हिजो शनिवार... पहिला सहा सहा तारखेचा शनिवार पहिला होता त्याच्यामुळे सुट्टी नव्हती.... मला दुसऱ्या दिवशी मला मा.. फोन केला तेव्हा लक्षात आलं नाही तर मला सुट्टीच वाटली होती....
सुटीच वाटली होती...
हा म्हणून म्हटलं जा... हा म्हणून नाही गेली म्हटलं जाऊ दे आता जाईल तेरा चौदाला म....
पावसाचं वातावरण राहणार....
हो ना म्हणूनच मला जाऊन यायचं होतं एकदा तरी. पावसाच्या आधी एक दि एक वेळा तरी जाऊन यायचं होत आधी पण बघू आता.
पावसाचं वातावरण राहिलं का मग निघायचं मग जीव पण नाही होत.
आणि प्लस आणि आणखीन आमचे गावाकडचे रस्ते पण चांगले नाही ना वय खराब रस्ते पावसात तर खूप खूप जिवावर जात रस्ते रस्ते खराब हा घाटाचा आणि अजून खराब रस्ते त्याच्यामुळे टस
आणि कुठं पण मग अचानक ते दरडी कोसरतात
कसरतात तर त्याच्याने हो ना ते कठीण आहे ते अजून कठीण आहे रस्त्यात चालतात चालतात
कमी जास्त पाऊस पडला खरं नाही मग
म तेच् ना.
तिकडच्या रस्त्यालाही खराब
खराब आहे ना खपस खराब आहे. तू त्या नवीन ग्रुपला जॉईन केलं का?
हो जॉईन अ ह दिदीच्या पप्पानी जॉईन केलंय. तर ते म्हणत होते हे ना का कृषीविषयी अँग्री कल्चर आहे ना तेच प्रश्न येतात.
हा तेच त्याच्यातच
तुम्ही केलाय का?
हम्म केलय ना. आणि माहिती का त्याच्यामध्ये ना माझ्या कोण टकलिस्ट मधलेच बरेल इतके सारे इतके सगळे ते जॉईन आधच तळोदाकडचे चे दडगावकचे सगळे इकडे दाकडचे सगळे लोक माझ्या माझ्या लिस्ट मधलेच लोकं हे ज्या मा मोबाईल मध्ये सेव्ह नंबर आहेत ना तेच लोक इतके सगळे म्हटलं बापरे ते कधी जॉईन झालं ते
अग्रिकल्चरचच य तर सगळं ते आपल्याला कळत पण नाही प्रश्न नाही समजा हा पूर्ण जे त्यांनी हे डिप्लोमा केला असेल ना
हा त्याला जास्त समजेल हा त्यांना जास्त समजेल म्हणूनच त्यांनी सगळ्या लोकांना हे केलं असेल नाही तसं आपल्याला पण अडचण नाही येणार कारण आपण पण अ पावररीमध्ये आणि म्हणजे आपणच करतो ना ते काम तर करतोच ना आपण
होा
शेती करतात हे आपल्याला माहितीय आणि काय काय लागतात ते सगळं आपल्याला माहिती आहे तर ते करू शकतो आपण असं
करू शकतो प्रश्न पण थोडे कठीणच वाटतात ते
हा ते तर आहे प्रश्न कठीणच असतात ते समजून ला थडा वेळ लागेल
समजून घ्यायला वेळ लागत
हा ठीक आहे चालेल मग मी
हो हो सांग मॅडम चाल